हॅलो
हो बोला
आवाज येतोय ताई हा
हो येतोय ना येतोय ना बोला.
हा अश शेजारच्या आजी आल्या माझ्याकडे त्या आत्ताच गंगा दर्शन करून आल्या. ह त्यांची काहीतरी सगळ्या महिलांची अशी बस म भरून गेली होती. अ अ त्याच्यासाठी गेल्या होत्या त्या, सहलीसाठी त्या त्या सांगत होत्या मला अगं मी एव त्या उत्साहाने गेले होते. आयुष्यात एक इच्छा होती की, गंगेला, गंगेचं दर्शन घ्यायचं. पण मी ती त गेले आणि माझी पूर्ण निरा पूर्ण निराशा झाली. म्हणाल्या मी म्हटलं का बरं अस म्हणाल्या, अगं एवढ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकल्या होत्या तिथे. एवढे कपडे अवास्थ्यव पडलेले होते म्हणजे, त्या नदीची. हां प्रचंड घाण आणि हार फुलं म्हणजे, पाण्याची पातळी एवढी खालावली होती की लोक तिथं जाऊन त्या नदीत. नदीत प्रदूषण करताय. असं त्यांना वाटलं म्हणजे तिथलं पाणी गडव्यात भरून आणावं. की नाही हा प्रश्न पडला असं म्हणाल्या त्या.
हो
जसं आता गणपतीमध्ये बघा गणपती विसर्जनानंतर हार पण त्याच्यातच टाकले जातात मूर्त्या पण त्याच्यातच
हो म्हणजे गणपतीच्या पूजेला जे साहित्य वापरलं जात पूर्णपणे गणपती सहित आपण म्हणजे पाण्यात विसर्जन केलं जातं त्या ने अ पाणी म्हणा किंवा नद्या म्हणा पूर्ण प्रदूषण म्हणजे होत त्याच्यातून अ त्याच्यामध्ये असलेले ज सजीव जीवे त्यांना पण त्याची हानी होते आणि मानवी आरोग्यासाठी पण ते धोकादायक अस
अपायकारक हो अपायकारक आहे माझ माझं काय म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही मूर्तीपूजा आहे तर तुम्ही ती गणपतीची मूर्ती विसर्जित करा पण त्याबरोबरच जे निर्माल आहेत ते तुम्ही तुमच्या शेतात पुरू शकता तुमच्या बागेत पुरू शकता तुमच्याकडे ती ही सोय नसेल तर कुंड्यांमध्येही तुम्ही ते खत म्हणून वापर
वापरू शकता करू शकता हो हो म्हणजे कसं प्लास्टिक सोड आता बाकीच जे आहे ते सगळं ऑर्गॅनिक म्हणूनच त्याचं कंपोस्ट खत आपल्याला बनवत येईल अ जे झाडांसाठी किंवा असं शेतीसाठी वगैरे उपयोगात ठरेल कारण अ गणपती उत्सव हा संपूर्ण भारतामध्ये पूर्ण सर्वीकडे केला जातो तर बऱ्या मोठ्या प्रमाणात खताची निर्मिती तयार होईल त्याच्यातून
आणि ही समस्या प्रकर्षानी सगळ्या लोकां लोकांना जाणवले की ह्या उत्सव तर होतोच पण त्याच्याबरोबर पाण्याची पातळी खालावत चाललेली आहे पाण्या प्रदूषण नद्या यांची पातळी खराब हो चाले
हो
त्यामुळे आता सरकारने केलंय बघा तुमच्याच घरात तुम्ही तुमचा गणपती विसर्जित करा आता म्हणजे मागील दोन चार हा दोन चार वर्षापासून आणि मग ते पाणी तुम्ही घरातल्या तुमच्या झाडांना टाकू शकता असं केलेलं आहे शाळातून पण तो उप
हो हो आणि शाळांमध्ये बघि लहान मुलांना मातीपासून गणपती तयार करायला शि वलं जातं म्हणजे ते मातीं बनलेलं ते मात तीस ऊपयुक्त ठरेल त्याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही अस
हम् आणि त्या त्याच्यामुळे कसं आहे मूर्त्या बघा पूर्णपणे विघटन होत नाही मूर्त्यांचं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या अर्धवट हात तुटलेल्या पाय तुटलेल्या मुंडक तुटलेल्या मूर्ती त्या बाहेर येतात ते बघून फार जेव म्हणजे काळीच हे लवून टाकणारा प्रसंग असतो
हो म्हणजे कस असतं बघा ना दहा दिवस आपण ज्या मूर्तीला पूजा करतो एवढ मनभावे आपण ज्याच सर्व गोष्टी करतो एकदम लहान बाळासारखं आपल्याला किती उत्साह आणि आनंद असतो त्यावेेळेला आणि शेवटच्या दिवशी विसर्जन करायच दोन चार दिवसांनी त्याची अश अवस्थ बघायची म्हणजे अ त्या म्हणजे भरपूर हेच वाटतं दु खसट
म्हणजे दहा दहा दिवसापुरताच तू माझा देव होता त्याच्यानंतर माझा तुझा काही संबंध नाही म्हणजे किती स्वार्थी स्वार्थी झालाय माणूस
हो याच्यातून हेच दिसत बरोबर आहे ना अगदी बरोबर आहे
विसर्जित केल्यानंतर आता चौ आमच्याकडे प्रत्येक अशा चौका चौकात हाऊद केलेले आहेत म्हणजे असे फिरते हऊद हेत की त्या त्या सोसायट्यांसाठी की तुम्ही तुमच्या मूर्ती इथं विर्जित करा अ कशासाठी की पाण्या ची अस्वच्छता होऊ नये याच्यासाठी हे उपक्रम लाभ
हो हो पण म्हणजे बऱ्यापैकी हे उपक्रम शहरी भागात जास्त अवलंबले जातात आणि ग्रामीण भागात कस आहे आहे तेच अजून नद्यांमध्ये धरणमध्ये दे किंवा विहिरीन अक्षरशा विहिरींमध्ये सुद्धा गणपती विसर्जन केलं जातं म्हणजे आता ग्रामीण आमच्याकडे थोडा ग्रामीण एरिया आहे तर ते गोष्टी बघ तॉम कावी आता नद्यांमध्ये ठीक आहे एक वेला ते थोड पाण्यासोबत वाहून जाईल बघ गविरी मधला गणपती तर वाहणं शक्यच नाही तो एकाच ठिकाणी त्या कस त्या गणपतीच्या मूर्तीला जे पेंट लावलेलं असतं समजा तेलकटपणा असतो द बऱ्याचश गोष्टी असतात त्या मूर्तीला लावलेल्या त्या विहिरीमध्येच ते पाणी तयार होतं आणि तीच पाणी सर्रास पिलं जातं म्हणजे इतकं पाण्याचं प्रदूषण म्हणजे विरमध्येध्ये सुद्धा प्रदूषण होतं
बरोबर आहे आणि त्याचा निचरा होण्याचा काही संबंधच नसतो किंवा ते वाहत पाणी नाहीये एकाच जागी साठलेलं पाणी असतं ते आणि भरपूर अ रंगामध्ये ते रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो मूर्तींना चमक देण्यासाठी चमकी टाकली जाते बरोबर क नाही ते अ अ रानाने आपल्या पोटात जाते ते असं होत
तेच होत मग हो मग त्याच्यातून काय होतं मग आपण म्हणतो आपण आजारी पडलो पाण्या आजारी पडतो पण आपणच पाण्याची काळजी घेत नाही आणि परत पाण्यानीच म्हणजे समजा कावीळ होणं अ बरेचसे आजार आहे बघा जे लहान मुलां मध्ये जास्तीत जास्त प्रकारात होता हो असं म्हणजे बरेचसे छोटे मोठे
या सर्वावर एकच उपाय वाटतोय ताई की सगळ्यांनी अमलात आणला पाहिजे की एक गाव एक गणपती एक सोसायटी एक गणप पती. त्याच्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण. पण कमी होईल. आता बघा सगळ्या सभासदांनी मिळून. एक गणपती बसवला. एकच हार बरोबर की नाही एकच त्याच्या पुढे. फुलं अगरबत्तीचा एकच पुडा त्याच्यामुळं त्या गोष्टीचाही फैलाव होणार नाही असं मला वाटतं.
हो एकदम म्हणजे खूप मह -त्वाचा आणि छान विषय बघा हा म्हणजे उपाययोजना खूप छान मांडली खूप छान आवडली मला ती का केलं पाहिजे हे आणि समाजामध्ये हे सांग म्हणजे को समाजामध्ये ही गोष्ट सांगितली गेली. पाहिजे रुजवली गेली पाहिजे मुळात. काय एक गाव एक गणपती.
राहते, मी पुण्यात राहणारी आहे. तर आमच्याकडे मानाचे गणप ती आहेत. ते असूद्या ते पूर्वीपासून चालत आलेले आहेत. ते काही बदलू शकत नाही. पण दुसरी गोष्ट तुम्ही ह्या चौकात गेला कि तिते एक मांडव पुढच्या चौकात गेला तिथे एक मांडव. ठीक आहे उत्सव आहे त्याचा तुम्हाला आनंद आहे, पण त्याच मांडवाच्या खाली ते लोकं आपल्याकडून जे वर्गणी घेतलेले असते त्याच्यानी जुगाराचे अड्डे चालवतात. दारूच्या बाटल्यांचे खच पडलेले असतात ते बघ आणि आ आ किती म्हणजे आ सगळा अ रहदारीला अडथळा होतो त्याचा.
हो म्हणजे ते तर होतच होत आणि बगा ना म्हणजे देव च्या एका अर्थाने देवाच्या च्या नावाखाली आपण आपलीच हौस, मजा पूर्ण करतोय फक्त देवाच ते काहीतरी निमित्त झालंय. म्हणजे अस म्हटलं तरी चालेल, नाही का?
दुसरी गोष्ट स्पीकरचे, लाऊडस्पीकरचे
हो हो म्हणजे पाण्यांसोबत पाण्यांसोबत ध्वनी प्रदूषणा
ध्वनी प्रदूष हो अतिरेक झालाय आता किती वयोवृद्ध आहेत किती लहान मुलं आहेत जागोजागी दवाखाने असतात. पण ते त्यांच्याच मस् तीत असतात. त्यांना म्हणजे गणपती हा आमचा आहे आम च्या आनंदात तुम्ही व्यत्यय आणताय.
हो हो हो आणि शाळकरी मुलांच्या बी बऱ्याचशा तक्रारी होत्या. मध्ये एक - दोन वर्षापूर्वी बघा मुलं दहावी बारावीचे म्हणजे अभ्यास असायच त्यांचा त्याच्याने ते लाऊड स्पी करणे आवाज वगैर त्याच्यावेळी अभ्यास होत नव्हता म्हणजे मुलां चही नुकसान झालं. ध्वनी म्हणजे आति आवाजामुळे वगैरे अस
आणि ह्या मुलांची अरेरावीपणाची भाषा असते यांनी तुम्ही मागच्या वर्षी पण शंभर दिले या वर्षी तुम्ही पाचशे द्यायला पाहिजे अरे त्याच्या घरातही उत्सव आहे. त्याचही कुटुंब आहे त्याचा पगार गणेशोत्सवामुळे वाढलेला नाहीये ना. हा पण विचार तुम्ही केला पाहिजे. बरोबर आहे की नाही की आम्ही या वर्षी. की हा देखावा करणार आहे देव म्हणत नाही मला देखावा पाहिजे देव फक्त म्हणतो दोन हात दिलेत ते जोड मनापासून जोड. त्याला फुल नको हार नको. नारळ नको नारळाचा तोरण देखील खिल् नको
हो म्हणजे अ पण जसं तुम्ही बोलल्या ना एक गाव एक गणपती. ठीक हे ही योजना आपूर्ण होण्यासाठी बर कालावधी जाईल म त्याच्यासाठी आपण लाऊड स्पीकरचा आवाज वगैरे म्हणजे कमी प्रमाणात वापर केला. आणि असे जे मैदानी खेळ वगैरे असतात छोटे मोठे ते जरी अवलंबले त्यामध्ये तर किती छान म्हणजे बघा ना आता समजा खो खो आहे संगीत खुर्ची घ्या महिलांचे बरेसे काही खेळ असतात. अ दहीहंडी वगैरे सारखं ते हंडी फोडणं फुगायुद्ध सारखे असे छोटे मोठे बरेसे खेळ असतात असे पण राबवले. किती छान म्हणजे समाज एकत्र येतो आणि हासी म मस्ती मजाक सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पण अवलंब आहेत त्याच्यासाठी डीजे च लावला पाहिजे आणि केलं पाहिजे असंही काही नाही ना.
बरोबर आहे तुम्ही अनाथ आश्रमाच्या मुलांना मदत करू शकता एक एक एक प्रत्येक प्रत्येक जर गणपती मंडळानी एक एक अनाथ आश्रम विकत घेतला आणि त्याचं खाणंपिन दहा दिवसात केलं तर हा उत्सवाला खूप छान स्वरूपी ईल असं मला वाटतं तुम चे माझे विचार एकमेकांना आपण सांगूया आणि यंदाचा गणेशोत्सव आनंदाने.
आनंदात चालवूया एक गाव एक गणपती योजना ही योजना राबवली गेली पाहिजेत नाही का. ठीक आहे चालेल तुमचा संदेश दहा लोकांपर्यंत तरी पोहोचवेल मी. ठीक आहे ठीक आहे चालेल हो. हो ठीक आहे धन्यवाद थँक्यू.